हॅलो.
हां बोल, बोल की.
काय करालायस रे?
काय नाही बघ पित्तर बघत बसलोय.
कुठला?
पिक्चर म्हणजे पिक्चर नव्ह हे वेब सिरीज रिचर.
चर काय माहित नाही कुटले.
काय म्हनल?
ह अरे ते मित्राचा फोन आलता त्या मित्राला विचारलं ते काय येत नाही.
हां.
त्यामुळे पायाला काय झाले म्हणे तुझ्या.
ते होय ते परवा चार दिवस झाले त्याला.
हे चार दिवस झालं का मोडून, मोडून घेतलास का?
हम्म, मोढून नाही ते गेलतो जरा हला फिराय गेलतो. ह्याला आपलं धबधब्याला. तिथन गेलो पावनखिंडला आणि मग येताना लागला पाय दुखायला. मला वाटलं काय एवढी गाडी मारली या त्यामु अ दुःखद असल.
हा.
नंतर मग पा आपल्याकडें आलो सोडत तवा बी दुखायला लागला म गाडीहून पाय असा थोडा ढिल्ला सोडला आणि घरात आलो की घरात सांगे भिजल्याल सोडं पूर्ण तीन तास तिखंड भिजत आलो होतो.
हा.
घरात सांगल्या पाणी गरम करत ठेवाय आणि अंघोळला गेल्यावर पॅनट काढल्या बघितले तर ते रक्त चालू होते. यायला होय.
हा.
गुडघ्या, गुडघ्या मधन येत बरोबर सेंटरलाच हाय गुडघ्याच्या. मग आमच्या इथ गलीच्या बरोबर समोरच डॉक्टर आहेरे ते.
हा हा.
त्याच्याकडे गेलो. तो म्हणला काय लागले. मी म्हणलो मला बी काय माहीत नाही म्हणलो. हे झालेय. आपलं धबधब्याला गेल्याव म्हणलो त तवापासनं झालंय ते दुखायलेय. मा म्हणला जवा असल किंवा दुसरा कुठला तरी किडा असेल म्हणला सीपीआरला लावा.
आ,
मग मित्राला लावला फोन. तरी तो होता घरात. मग ते ते तिची गाड्या आहे ना फोर व्हीलर
हा,
तेयन बघले तर, बॅटरी हे नव्हती बॅटरी उतारलेली सगळी गाडीची.
बरं.
मग भाऊकीतल्या एका मेंबरला लावला फोन.
हा,
ते येतो म्हणला. मग तवर मित्र पण आले. ते त्याच्या गाडीव बसलो वर गेलो. वरती राहते ना, ते माारवाडीला आणि तेतन मग आम्ही गेलो सि पी आर ला.
हा,
सि पी आर मधी गेलो. केस पेपर केला.
हम,
आणि मग गेलो. त्या हाच्याकडं कुठं ते स्टार्टिंगलाच लागत नाही का, आत गेल्यावर डाव्या साइडला विभाग आहे तो. हाडांच्या हम्म, हाडांचं सगळं असते व तिथे. ते गेलो.
वर
तिथं गेल्याव मग तसं चालू तिथं गर्दी लय होती. जोडं पेशंट लय होते. त्यामुळ अर्धा तास तसंच कामलेलू तो पर्यत रक्त चालूच येतं. कापूस भिजलेला जरा रक्ता
अय
अ ते रक्त थांबतच नाही ना, एकदा लागलं की,
त्यासानी गा असते.
होय काय विषय ते लागलं का नाही हे होतय रे. किडा का नाही रक्त पितोय ते जास्त म्हणजे बारेक असतेय आधी
ते काहीतरी अशुद्ध रक्त जे असते ते
हा ते पण पितेय ते पेशंट साठी वापरत्यात.
बर.
हम्, मग का आले ते केअर रक्त पिल्लं कनी ते मो ठा होतोय आणि मा आपल्या पंचे काढल्याला पडतोय खाली.
हार
हम्म, मग तिथं गेलो. त्यास बी काय समजा ना, काय झालेय मग त्यासनी सांगितलं जळू बिळू असल
हा,
म् त्याव त्यांनी हे केले. त्याआधी वॉश केलं सगळं
बरं.
आणि मग टाका गाठला. टाका गाठला औषध लिहून दिली त
हां
म गेलो ती क्रिम तेग घेतली लावायची.
हां
औषधाचे त्यांनी किती पाकिट वर चार का पाच पाकिट दिलेत. परत आलो घरला. रात्री साडे अकरा वाजले असतील घरात यायला.
साडे अकराला घरात आलास.
व्हय जती फिराय गेलतो तिकडन आलो सोड नऊ का साडे नऊ ला.
हां
तिथन परत कोल्हापुरात जाऊन परत यायच म्हटल्यावर. त्या हॉस्पिटलमध्ये आधीच गर्दी होती असतीया हम्म. हम्म त्यामुळ वेळ झाला सा होय साडे अकराला आलो असल. लागला हम्म मग आता हाय सोड बरे बऱ्यापैकी हाय आता.
हम्म हम्म म्हणजे ती होल टाईम होती का तिथ पाहिजे तिथ.
होल म्हणजे एकदम बारीक तुला दिसणार पण नाही आणि काळा स्पॉट असा होतोय.
बर
आणि मग रक्त यायला चालू होतय थांबतच नाही.
हां हां
एकेकांच लवकर थांबतय.
हां
आणि एकेकांच चोवीस तास तसच असतय चालू.
मग ते अंगातल रक्त कमी झाल असेल की.
हम्म झालय एवढ वाटत नाही मला. झाला असेल थोडं दोन तास मी गाडीवरच होतो त्यामुळ तवापासून ते चालूच होत मला माहिती
मग तुला गाडीवर ओळखल नाही की रक्त अस पडालय तेन काय?
नाही पाऊस वरण चालू नव्हता.
हां हां
एवढ नाही माहिती नंतर पॅन्ट उलटी करून बघितली तर त्यात आत रक्तच होत सगळ.
असा विषय आहे.
असा विषय झाला व्हय तो सगळा.
हम्म तेच
आणि ते तुला ते वरतीपर्यंत गेले अस ते अस उळल अस काय नाही होय.
नाही काही जाण जाणवलच नाही वाटत ते. त्याला काय विषय नाही जाणवत आणि तेव्हा काय हे लावत्यात चुना लावायचा असतोय.
हा होय लयजण म्हणले म्हणाल्यालेत मला आठवतय की.
तेच की त्यामुळ मग आम्हाला एवढ माहित आहे एवढे हे झालेल. म्हणजे काय करत्यात ते इकड आल्यावर कळाल. उगच टाक घातल्यात. हम्म
हम्म
ते विनाकारण टाक घातले त्याला काढायच आहेत काल गेलतो की डॉक्टरकडे.
बर.
डॉक्टर म्हटलीत अजून चार दिवस असू दे मग काढूया.
तू काय गेलतास का कॉलेज ला?
गेलतो की.
हम्म हम काय काय झाल?
काय आपलं सध्या रेगुलर चालू आहे. सकाळी पोरं लॅबला बसतात. फर्स्ट इयर मग
हम् हम् य येतात का?
हेंच्यात बी जनता रोज आहे. आणि त्यानंतर काय हा हा पोरांचे लेक्चर होत्यात तेवढीच बरं. काल किती दिवसांनी गेलो. त्यामुळे सर विचाराय लागलेला. कुठं होतासा म्हणून,
हा हा पायतान चा सर.
हा.
माझ आलय.
ते पेढ्या हाजरी आमची चेक केली की मी पहिली लावल्या काय. ते नशीब ते आमच्यावर होतं ते म्हणालत लाव हाजरी ते काय बघत नाही. लावले असते. आणि त्याने बघितले असते की नाही. तिथं आणि ह्याची अब्रू काढली असती.
नाही. परवा सांगितलेल सगळ्यांनी पहिल्यापासन लावा म्हणून.
तेच की,
माझी बघा. माझी आता परत जाऊन लावाय पाहिजे. किती दिवस आता आठव माग च्या शनिवार नव का कधीे गेलतो मी. अच्छा, हा शेवट शनिवारीच की. काय?
त्याचे त्या वेळी लावलेले नाहीस.
त्याच्या अगोदर कुठं एक दिवस आलोय. एक दिवस नाही.
होय तेच की, ज्या दिवशी आलीस. त्या दिवशी लावलेल नाहिस. मग आणि नाही आलेली पण लावायची आहे.
हा.
ती पण लावय ती पण लावली रे अशीच.
अ तीन बघितली तर?
हम्म. आता कुठं हे करणार आहे.
हम्म.
पाऊस पाऊस आहे तिकडं?
पाऊस नाही. आज तरी शांत आहे. काल होता बघ दिवसभर.
हिकडं आलाय मोठा.
हम्म हम्म.
आवाज येत असेल की तुला का नाही?
नाही एवढा येत.
हम्म. मग असं सोडून मग काय विषय नाही. तिथं पत्रा आहे नाही. त्यामुळ काय वाजतेय. वाजते जोरात असा विषय.
हं हं. ते काय तुमच्या इकड असल बी पाऊस. काय विषय नही.
आमच्या इकड म्हणजे ढीग जास्त असतो इकडे. काय सांगू तुला? ते ज गा म मघाशी आनी गेलो हे करायला
काय कराय?
फाट ट्याव गेलोतो साहित्या आणायला. घेतलं. ड्रेसिंगच घेतलं. उद्या कॉलेजला यायचं म्हणाल्यावर ती एक क्रीम लावणार आधी तेव्हा. मग कापूस आणि मग ते ड्रेसिंगची पट्टी गुंडाळयची. म येणार. कसं आहे, ते टाक घातलेलं तेच हे ता ती वाय ही काय आहे कशान लावता ती टाक?
नायलॉनचा दोरा सारखय बर, ती बाहेरच आहे दोन टोकं तिची.
ती काय माहीत नाही मला.
अं मग ते घासतेय पॅन्टला. त्यामुळे ते आओ क्रीम लावून कापूस लावणार. पॅक करणार सगळ, म येणार.
हं हं हं. उद्या काय पहिली हिजच आहे सोड. आपलं वेबच आहे. तिथन पुढं बाकीचे. काय येणार असात का स्टेडयम ला बसणार असता डाएट.
हा दिलीप फिर करणार. नाहीतर मस्टड रूमला. नाहीतर म इतानाच लेट नाही येणार रे. असं करनार.
हं हं.
येतानाच म साडे दहा नंतर याय पाहिजे. म्हणजे स्टड रूमला बसायला मिळते. साडे दहा नंतर सोडतात नव्ह का?
दहा नंतर सोडत्यात.
दहानंतर काय?
हा.
हा हा तेच. तेच म्हणलो. अता म्हणलो आता केली स्ट्रिक्ट लई.
आता आजून तं ते योगच ते लेक्चर. आम्ही स्पर्धा साहाजन जाणार आहे.
हा. ती मॅ काल काल ते परवा घेतलेलं तेच की.
हा गुरुवारी.
साहाच जण वतसा फक्त?
होय.
एवढी कमी कशी काय? व
होती सगळी खर गेली स्टार्टनला जाऊ बसली.
हां हां हां असं झालंय.
हा.
हं तेच. तेच म्हणलो गेला आहेस का नाहीस काय?
हं हं. चालते चालते. ठेऊ का?
बरं बरं. ठेव.